हा बोला
अ दोन वया गेली तसेच
दोन
हा एक लावला पहिला त्याच्यात सेिकन झाले काही दुसऱ्या याच्यात ऑटोमॅटिक झिरोवरर चाललं गेलं
अरे अरे जाऊ द्या मला तर कॉलही नाही झाले ना मा पूर्ण
नाही ना मग लावा ना तुम्ही बी आता आम्ही उशीरालोक लावले की नाही तर रात्री मस्त झाले अ आता काही झाले का काम मग?
चालू आज भाई चहा घेतला आता मला अजून तिकडे या लागते
हो काय?
हम्म.
तुमचा असते.
आ
तुमच्या मागे सुरूच असते म्हटलं
हो ना.
एक झालं की एक एक झालं की एक घरचे कामा हे बाहेरच
हो बाकी या शाळा नाही का
आज सुट्टी मारली माया पोरानं.
अरे.
शाळेतच जात नाही म्हणे काल म्हणे अजिबात मला कोणाच शाळेत नाही टाकायचं
हा
मी कोणाच शाळेत जात नाही आता लााडी गुडी लावली आता होमवर्क चालूय होमवर्क करणं जीवार येते.
हा
अजिबात लिहातच नाही काहीच नाही मॅडमच्याही म्हटलं नाही माही म्हटलं नाही.
अरे
हम् का आता रात्री जरा त्याच्यासोबत राग गिगं भरले आता जरासक झाला चांगला लिव राहिला आता फार शट्ट आहेई ना लय शक्ती आहे.
हा
शाळेत जात नाही नाही आता तुम्हाला घ बारावी शिकेलाय तुम्हाला घरीच शाळा शिको. आणि त्या शाळेचं गिडेचं गेलं म्हणे ते एवढा होयत ल. तुमला घरीच शिकवून मी काही शाळेत जात नाही मॅडमला अभ्यास देते.
हा
आता अभ्यास नाही केला तर मग शाळेत तर जास् लागते की नाही.
हो भाई अभ्यास नाही केला तरी शाळेत जावं लागत.
हम्म आणि लागे एक तर त्याला मी हिवर खेळली टाकल मागच्या वर्षी गावात होता. काहीच नाही करे यंदा पैसे भरून हिवरर खेळला टाकलं. म्हणज तुमचे पैसे जाऊ द्या आता गेले तर आहे पण मी काही शाळेत जात नाही.
हो ना आता ती गावात टाकलं का मग
नाही ना हिुअर खेळला आहे टके.
हा हा
नागच्याशी गावात होता एक वर्ष काही होमवर्क नाही करे काही. नाही काहीच नाही करे मग आता हे वर खेळले टाकलं नाहीटय. लेकरीसोबत जाईनन तेवढ्या करीन तरी
हो हो ललेकडा इतल्याकू अभ्यास करते विचारा
हम्म काय त्याला सोबतही नाही कोणी आपल्या इकडलं गावातलं. दुसऱ्या वर्गात पहिली तरच. पहिली तरच आ सगळे ए मागच्या अशी सरनं काय केलं त्याचं नाव पहिलीत घेऊन घेतलं.
हा
मग आता ते ऑनलाईन त्या ना त्याच मागे आणता येत नाही त्याला
नाही.
ते पुढे पुढेच जाते सर मग तो घरी राहिला तरी तो तुम्हाला हेच दिसेल.
हांब
आता कोणाचा फोन येऊ रायला बाई मग आ तसच झालं मी तुम्हाला कॉल लावला आणि कोणाचा कॉल आला आणि तो त्याचा क हे करायला गेली हच झाला झिरोवरर चालला गेला.
होरे
झालं गेले कॉल सेकून झाला काही आणि एकलागे. हम
जलोय ज मात झाल असं आता ते थोडी लक्ष राहते एवढं.
समजत नाही ना म ते त्याच्यात कसं करा मग
हा लवकर नाही समजत एक तर या या मोबाईल वरून आवाजला कमी येते. म्हणजे ह्या कार्याप मधूनच आवाज थोड लय कमी येते.
हो आणि त्याला ऑप्शन नाही ना स्पीकर वाढवायचं.
हा ऑप्शन नाही स्पीकर वाढवायच.
हम्म तुमच्या कामायच्या मनात अडथळाल ना
हो
हम
आता हे पूर्ण करा लागते ना बरं आहे ना मग.
होव ना. तुम्ही त्या आखरेले लावून पाहिजे आखरेले.
कोणाले?
ते प्रिया आखरी आहे की नाही ते? त्याचे राहिले कॉल कम्प्लीट व्हायचे.
बरं आता लावीन बई मी त्यायले.
हा लागे त्या राधिका का. माझ झाला ना हा तीन राहिल ते हा तर ते दोन मधातच तसेच गेले.
हा.
आता हा शेवटचा आहे.
हम्म.
त्या प्रिया आखरेले लावून पाहियज मी अजून एक नंबर देईन मला याच्यावर आता फोन आल तर त्याच्यावर लाव जा.
बर मला पाठवून त्याचा नंबर.
हा. आता चालू मध्येच येऊ राहीला कोणी तेलगोटे की काय हागे आहे बाई कोणी सतीश हागे आहे वाटते.
हा काय?
अजून एक सौंदाल्याची बाई आहे त्याचाही मला काल लय दोन तीन वेळा आला अन् लावून पायला की लागतच नव्हता.
हम्म.
तुमचे गेले?
असच होत जाय काल तर लय काल लय प्रॉब्लेम येत जाई याचा.
हम् साध्याच तर फोन लागत ना का?
आहे की नाही अन् लंगे ते हे नाव
पाण्या च्यान.
पाण्याच्या नून बद्दलच्या ना.
हम.
आता हे चालू राहिलं पाहिजे बाई पूर्ण आमचे कॉल होईपर्यंत.
वा वा चालू राहील ना आज तेच काम करा ना थोडं घ्यायच्याच इिकडे लक्ष द्या.
बाप्पा आमला हिवरखेळली जा लागते एक गट पेंडिंग आहे ते पहा लागते.
अ मग तुम्हाला सांगतो ना तुमच्या काम करत लोक तुमच्या पोरीले नाही तर तेले बोलायला लहान. आता हित तसेच करून राहिल इकडे.
ह मग मोबाईल घरी ठेवा लागत मला मोबाई
नाही ना मग. आता तुम्ही आहे की नाही आता सध्या कामात करता की नाही मंग तद लोक तुमची पोरगी असली घरी एखांदी. तिल लावून देत जा आपस ते बोलते. तुमचे काम होता, काऊन की नाही. इकडे आमच्या इकडे साऱ्या पोरीच बोलल्या ह्या अन् काही त्या तर अधिक राखूच्या घरी दोघेेयेत तर ते एक एक जन बोलत जाय.
हो ते निर्मल आजीची पोरगी बोलते नात.
ह ते बोले लागे ते गळीवरची ते ज्योती त्याची पोरगी. लगे ते चित्तोडे श्रद्धा त्याची पोरगी. मले आलं, हा सगळ्याचेच चालू झाले. पहिले स्टार्टिंगला मला चालू झालं मग मी मेसेज टाकला तुम्हाला विचारलं.
हा.
मंग तुम्ही म्हणा मी कामत आ मंग मी ग्रुपवर टाकून पाहिलं मग सगळ्यांन चालू करून पाहिलं तर सगळ्याचच झाल चाल.
हम्म
मी रिकामी असली की सुरू ठेवत होत्या की ऍपवर ते व्हॉट्सअप वर येल की कार्या म्हणून. हम्म का मग टाक म काही अशीन तर द्या अशीन तर. मोकळा आलाय हा टास्क.
ते होन ते म्हणे अ काय म्हणे ते ब्लॉक करून टाकणार म्हणेते मॅडम
हा ते मेसेज जर टाकले आहे म्हणे ते त्याचा अर्थ त्या ग्रुप वर.
हाव काय.
तो कार्या ऍपचा ग्रुप आहे की नाय आपला बायाचा. त्याच्यावर मेसेज टाक नका बोलू म्हणते तुम्ही फोन लावा तसे मंग त्यायले सांगा ऑनलान या अन मंग बोला म्हणते.
हा बरोबर आय.
त्याच्यावर आपण विचारतो आणि ती कोणी आहे काय फ्री, कोणी आहे काय आणि ते म्हणते ओळखीच्याच सोबत बोला अनोळखी सोबत नका बोलु.
हम्म. बरोबर आहे ना मग असच पाहिजे नाही तर झिरो वर जातात मग.
गेलेस ना बाई व माये तर दहा गेले असतीन वीस झाले अन दहा गेले.
म आता काय करा?
हम्म आणि ते पहिल्या वेळेस मीन केलं नव्हतं तर मले समजा आपल्याला एवढं माहत नाही जाईन पहिल्या वेळेस केलं त्याची बरोबर झाले.
हम्म, हम्म.
हम्म येले तर कोणा, कोणाला पैसे आले म्हणता.
सुप्रिया आलती काल त्यायचाही तसाच झालाति एक काॅल.
हाव ना.
मले लावतांना.
हो ना आताय म्हणजे माया घोर काय झाला मी तुम्हाले लावला तो चालू झाला की नाय मले दिसलंय नाय अन समोरून दुसऱ्या बाईचा आलाय बी.
हम्म.
हम्म मंग तो कट करायला गेली तर हाच झाला कट.
आं..
इनऑडिबल तो कट करायला गेले हाच झाला कॉल आताय येऊ राहिला बाई कोणी सुनीता हागे आहे बाई.
हव काय. बरं.
तिचा येऊरायला आता याच्यावर.
हम्म, हम्म. म मला नंबर देजा त्या बाईले.
बरं.
हम्म.
कोण्या गावची आहे काय माहित? दोन, तीन खेप फोन आले तिचा मले हाव दानाप म, दानापूर. तिचं आशीन ती मला म्हणजे मीन लालता की एका बाईले ती दानापूरचीच होती.
हम्म.
हम्म.
वशा
पोरी देणारेच मायेत.
नाही हो आता
हाव काय आज सकाळची शाळा नाही काय?
आता दहा वाजता आहे ना सौंदर्यची शाळा.
हा सुंदाळ्याला, पोरग ही सुंदाळ्यालाच आहे काय?
आता तर उठले लेकर आता करतील तोंड तोंड धुतीन तयारा करतील चहा पाणी झालंय कि नाय हव बाई.
उठतच नाहीत लवकर नाही मग फोरगं उठते पहि ना लवकर पण नाही के उठलं की इतका गोरने लावते आई तू झोप आई तू झोप आई तू झोप आता आज शाळेत गेल्या नाही तर सुरू होत नाही तर रोज मी उठली लवकर तर काही नाही म्हणत. डबा गेबा करायले उठतो. हम् तो साडे सातलेच जाते. साडे सातले गेला क दोन वाजतात ल मग टेन्शन नसते त्याच.
आता माया झाला की कोण त्या तैलचा नंबर देतो मी तुम्हाला त्या पहिले लावून द्या तुमच्या पोरीला आताच तुमची पोरगी पळते.
हो तसच करा
तुमचे काम काम त लोक ति त जे कॉल होता
हो
आम्ही की रात्री लावले अकरा साडे अकरा वाज जो पर्यंत लावले राधिका काकू मण लावत मी ते लावत. त्या म्हणलात मी तेल लाव एक सो बाईच आला होता त्याचं तसच केलं. ह असे करता करता झाले नाही त लय साप करायला होते आता त्याचे नाम ला मिनिट झाले की नाही वदार तर लागला नाही कॉल
ह
हम् लय मिनिट झाले म्हणजे तुमचे एकशे ऐंशीच्या झाले. मला लावला तर पाहिजे ना लावून आला तर उचलतोस मी. हम्
आता लावतो मी तुम्हाले.
ह लावा हा झाला की तुम्ही लावून द्या मले. ते बाई बिचारीे फोन लावते या बाईचा संग आता उचलला नाही तर हे होईन की नाही. का नसता झिरो बजेट होइल या बाईचा. सु सुरूचयच लावून नाही मग आता उचललाय तर माया कटीत आणि तिचा झिरो जाऊन चला जाईल मग काय करू
तसं हो
बरं ठेवत मग आ तुम्ही लावून पा मले ठेवतो मग.
हो आहे